हॅ हा बोला कि जेवण तेण झालं काय नाही?
नाही अजून कराय लागलोय स्वयंपाक.
हा हा काय बनवलंय आज?
अजून बनवायचंय भात शिजत घालायचा आहे अजून.
होय, उशीर केलासा कि.
होय, बसल होत जरा येऊन तिकडं साड्या पिको करायला द्यायला गेलतो.
हा हा लेट असते काय जेवण तुमचं.
होय जेवन लेट असते.
काय मेनू?
मेनू आज भाकरी
हा.
भात, पापड
हा पापड कसले उडदाचे.
अं तांदळाच तांदळाच आणि उडदाच्या आणायला सांगीतले दुकानातन विकत.
हा हा तांदळाचे कसले मग किच्चे पापड
हम्म
हा हा
अ हा
हा हा चाल ठीक आहे
आणि हे बनवायचं आहे सांडग्याची आमटी शलग्याची सांडगे भाजून घ्यायचं
हा त्याला काय म्हणजे असं तेल टाकून भासते का
तेल टाकून भाजायचं
हा
तेल टाकून तेल टाकून भाजायचं आणि बाजूला काढून घ्यायच ते तठात
हा
आणि अ कांदा चिरायचा कांदा चिरून
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो